हा बोल,, हा, हा येतोय, येतोय. कट णै करायच का?
ह,
बोल मग, मग तिथं चालू होत. ह हा म, चालू होत, चल म्हणु आपण जाऊ काहीतरी खायला नाही का,, सकाळी चालला होता विषयऽ पण बघ अजून कोुणी असेल तर आपण जाऊ सकाळी, कुठतंय उद्या, कुठेेतरी फिरायलाऽ पण म्हटलंल अगं कोणीच नाही.
नवशा गणपतीला जायचं ना.
पण मला जायचं नव्हतं
वरतीला जायच तर वरतीला जायचं
तेव्हा नाही माझ्या मिस्टरान सोबत खुप फिरलेली आहे पण मग चल मग आपण पोरी पोरी
मला दोन दोन रॅकेट आहे इकडून ये पाणी तुझ्या सोबत खेळत आहे का? अं,,
मग त म्हणे, चल मग जाऊ कुठतरी,, मग गेलोऽ येत य त्यावर, अगं रेल्वे वरती कुणीतरी नाऽ अ, आमच्या इथे रेल्वे आहे ना,,
हा,
हम्म,, तिथं कोणतरी माणसाने जीव दिला,, बई मग येत येत आम्ही तिथे रेल्वेच्या तिथे गेलो, बघितलं,
काय झाला?
हो,, काय माहिती का बर दिला त्यानी? आम्ही गेलो होत, म्हणजे आमी तिकडे गेलो चहा पाईला बागऽ आम्ही चहापाईला गेलो होतो ना,, मग ते आम्हाला दिसल खूप पब्लिकऽ खूप पप्लिक होती तिथे, मग त्याच्यामुळे मला गेलोऽ बघायला काय झालं काही नाही, आलो बघून. बाई इतकी गर्दी होती,, बिचारा माणूस होता कोणीऽ नाही काही? नाही समजलं कोण होता, काय होत, गेली मऽ तू बोलली का नै? कुठे ये तू? वरती का खाली. पण सोडला लावलंच गलाऽ
आ,
जाय तू, जाय तू. ह,
प,
बोलत राहा ना पण काहीतरी,,
अजून काही? काय बि सौयपा
अजून. आग आमच लिवूला काही झालं काय माहित, ते बरा नाही वाटत की काही सर्दी झालीयऽ तो आज सारखा झोपतोय, सारखा झोपतो, त्याला मी एवढा बाहेर जाय आयता चान्स दिलाय, पण मग त्याला दुखतंय का काही काही कळतच नाही. त्याला उद्या नाही ग दाखवत,, वेदाऽ ये वेदा, जाऊ दे तिला,, काय का
बदरी
वेद ह म
काय संप
बोलण बाकी आम्ही आज काय माहिती काय केलं ममला पण नव्हतं करायचं मग बघू काय केलं मम्मी त्यांनीच माहिती मी तर आज काही केलंच नाही मी आत्ता चाले साडेस आलं मग घरात
हम् हम् हम् ती तुमच्या गावातच राहती का हो
नाही कर त इकडे विंचुरगावह इथेच राहते जवळ म्ह त बवशी तुम्ही कस तस तस त
आ हां हां हम्,, काल, होणा तू जेव्हा.
आं,
तिचं सासर आहे का माहेरी?
काय म्हण?
शासरे
काहीकड साच माहेर आहे माहेर चांगलंय आहे काग तिच तिथे म्हण तिकडे आमचा बारी स तता कोक म्हहिले भारी भारी हो देव ख देवक म नि जर
त रा जा
हो संभ
मा न अलवढती जावना इद ते
वे वेदा जाऊ
अगले बघितले बघले आता अशी पण लाई गेली गेला की फोन पाहतय ना का
तेच ना मग नेट चालू केलं का तू आ त्याय पुढे बसली बाळाला घेऊन
लग् नाही आला ह ह बाळ किती महिन्याच झालं
अ आता एक महिन्याच झालं आणि या दोन तारखेला हा या दोन तारखेला एक महिन्याचं झालं आणि आता होईल पुढच्या दोन दोन महिन्याचं पूर्ण होईल मग पुढच्या दोन तारखेला बाळाचं काय आम्ही काय केलं होत फोटोशूट केलं होतं मागे आता रकुमायचं केलं होतं मग आता चतुर्थी का काहीतरी येते आहे तुम्ही त्याच्यावर याच्या्या दिवशी टू म्ह हम्म
तुम्हाला जर असं रेफरन्स पाहिजे अस म मला सांग मी तुम्हाला तुझ्याकडे आहे ना एक मि
हा
हॅलो
काय काय करायचं म्हणजे हा बोल ना
मी तुला फोटो पाठव पाठवल त्याच्यामध्ये सर्च कराय त्याच्यामध्ये किती ती काही काही येतं भारी भारी.
आहे ना माझ्या मला तु फोटो बनव दे ना, ऐ आय वरती चल बाळा अम्म.
चांगला फोटो पाठव.
मला कसं बनवून पाहिजे तुला कळल मी देते पाठवून फोटो चांगला. मला असं नाही का असं प्रोफेशनल फोटो पाय प्रोफेशनल फोटो पाहिजे हे. म्हणजे असं मी एखाद्या याच्यामध्ये नाही का आता माझं करिअर काय हे. तशे फोटो यता बघ त्या टाईप मला पाहिजे हम्म.
अजून त्याला नाग प्रमोट त्याला ना, असं प्रमोट लागत ते म ते प्रमोट आहे ना कॅटच. ते मी लिहिलं टाईप केलं म ते बनवलं.
अ तू तसं लिहिलं ना मला तसं फक्त आता मी तुल पोरीचा फूट वाटल मला अस कोट वगैरे, असं जॅकेट असं फुल असं नाही का थोडस. तसं मला काहीतरी पाहिजे हे ना, ते तुला तो फोटो टाकला होत. अता बघु मॅजहेत का पोरीचा हम्म.
हा तसं नाही बनवतायत त्याला ना. प्रमोट लागत जर आपण असं सांगितलं ना. ते काय काहीची काहीच बनून जातं नेट फोटो नाही बनती.
तू बनून बघून बनून देन मल तसं काहीतरी. त्या पोरगी ते पोरगी आहे तिने बनवलेला तो फोटो फोटो त तशी नाहीती रियलमध्ये बारीक. अ
ते मला फोटो पाठव मला ना आसं. फोटो पाठ कुर्ती अस नको पाठवु जीन्स पॅन्टवर चा स पाठव नीट म पाहते मी बणून.
म बघ माझं तस फिसिंग नाही होत अग मॅच चेवढं पण मी पाहिलं ए आय वरती पण बघ झालं तर ठीक.
हम्म माला पाठव.
हम्म बाकी काय म्हणते आजून?
काल फोन आला होत फो तुमचा फोन जेव्हा चालू होता ना तेव्हा मी आपगेट मध्ये गेले होती. तू काहीतरी बोलत होती ती म्हणे अग ब्बस आस काहीतरी बोलत होती.
कोण ग?
मी आणी दिदीच तुमचा फोन चाल होता ना माझा फोन ठेवल्यावर.
हा हा हा. मला काय बोलायचंच नव्हतं मी बोलीच नाही तिच्याशी नंतर. मग आज केला होता तिला फोन आज तला म्ह काय. हा बोलली म्हणे मी बोलली आता काय आता काय उयोग नाहील गेलं.
हम्म काल आगं मला इतकं कसतरी वाट
मागे बघ ना, हा बोल ना, काय म्हणते तू?
एक. मला इतकं कसतरी वाटलं. काल ती आली ना, तुमचा फोन तुमचा फोन झाला ना. म लगेच आमच्याकड लाईट गेली बर का मग बाबांचं जेवण वगैरे झालं ती तिथच बसेल होती अ टेबल वर पाय टाकून बर का. बाबांनी तिला चार वेळेस विचार लिट्रली चार वेळेस विचारलं.
ह
काय ग काय, काय झालं असं नाही का विचार तेच ना म्हतार माणूस तिन बाबांकड वर तोंड करून पाहिलं नाही ह का चू बोलली नाही वर थोवड करूनय पाहिलं नाही
हम्म.
म्हणजे मालस इतकं कस तरी वाटलं नाहीचे इचे ओजरचे बाबा असे तरी,
म म तिने.
इनेचे वजारचे बाबा अस त इने असं केलं असतं का?
मग ते बिचारे कधी तु काहीतरी बोलते का कधी शब्दाने. कधी तरी बाबा आपल्याला तरी बोलले.
डायला यायचं ना. मलाच कस तरी वाटलं मी. बाबांना स्वतःहून सांगते बर का जे माझ्या म्हणजे पूर्ण दिवसात झाले मी सगळं बाबांना सांगते.
मग त्यांना कोण आहे ते कोण ते कोणाशी बोलतील बर.
तेच ना मी असं केलं.
मग नला चांगलं विचारलं ना तुझं काय नाही तू सांग ना. तुला का तेवढं सांगत नाही का.
नवीन अनुभव कोणी मातारा माणूस विचारतच ना.
मग मागं कोणाला पण कौतुक आहे ना बाबा कौतुक आणि विचारता ना. कि काय ग तू काय करते मग.
हम्म.
तिने स्टेटस सुद्धा नाही टाकलेला आहेता एवढा हिला टाईम नव्हता का. पण हिला सग का बस ना अजिबात पण टईम नव्हता काही बाबाचा स्टेटस ठेवायला.
ते देवाचे स्टेटस ठेवायला इला टाईम राहतो बाबां स्टेटस ठेवायला टाईम नव्हत.
मग.. काय करते दिवसभर तू? एवढं काय तुझ्या मागी होती हम् मग.
तेच ना मला नाही आवडत असं ते त्यांनी एवढं चांगलं विचारलं ना आपण असं करायचं.
तेच ना. मग ते सांगायचं ना तिला काय सांगायला प्रॉब्लेम.
असे लोक ना बाबा काहीच नाही म्हंटले. बाबाां निघन गेले मी बाबांना म्हणणार होते कशाला विचारित. मण काहीच नाही बोलली.
ति लगेच तुला म्हटलं अस तुला काय घेणं पडलं.
ती लय बोलली असती.
ह.
तिला बोलली असती म्हणून मी काही झोले नाही.
हा ते तर आहेस. अ घरी तीन सकाळपासून एक क तिी तीन चार कॉल केले असतील बिना कामाचे. आणि तिला काय ए स्टेटस ठेवायला का खूप टाइम का खूप काय लागणार होतं.
हम.
पागल चे मरुदे कुठे तिच्या वांगी लागायचं. ठेवते मी करते पर
तेच हा हा बर बाय बाय.
परत कर
हा.